हॅलो! हा बोल.
काय करतेस?
काय नाही बघ बसले निवांत, तु?
काय नाय बसले मी पण.
हा हा.
बोल की.
तुझी मुलगी शाळेला जात असेल ना.
होय जाते की आता.
हा
हम्म.
तेच मन. द जरा आता नवीन काहीतरी रेसिपी वगैरे करत्यात का नाही. मुलगी ला द्यायला डब्याला.
होय होय. करतोय की तिला रोज डब्यात नवीन नवीन काय तर लागते नाही तर सांगत येत्या घरला. हिनं हे आणलेलं बघ तिनं ते आणलेलं बघ. हा मला पण असं करून दे, होय होय.
मग आपण पण काहीतरी वेगवेगळ नवीन ट्राय म्हणजे करतोय आणि माझं पण त्या जातोय ना, त्यामुळ आम्ही पण असल नवीन नवीन काय तरी बाहेरच देण्यापेक्षा म्हणजे कधी कधी तेलातलं असतय काय माहित.
होय होय होय होय, बरोबर आहे‌ की.
तस घरातलं म्हणजे तयार करूनच द्यायचं त्याना.
हम् आता तर कसं पावसाळ दिवसात त्यामुळ ही काळजी आपल्याला घ्यायलाच पाहिजे.
घ्यायलाच पाहिजे होय. आणि ते गाड्यावरच जास्त करून कस मोबाईल आता म्हणजे फोन मध्ये ते बघ तात परत बाहेर आता जास्त म्हणजे फिरणं वगैरे पण असतं त्यांचं. मग तिथं त्या गाड्यांवर नी बघणं.
होय, होय, आमची तर फोन बघितली की म्हणते हे करून- ये, उद्या ये. डब्याला पाहिजे, हा असं असतय हा.
ते कस आपण ते बाहेरच आणून देण्यापेक्षा, मग घरातच आपण- ट्राय केलेलं चांगलं.
हां बर. पडते होय.
मग आता मी पण करतोय म्हणजे, आता आमच्यात बघ फ्रेंच फ्राईज- माया मुलग्याला आवडते म्हण ते.
फ्रेंच फ्राईस.
होय.
हा, हा.
म आता ते कस म्हणजे आम्ही करते, आता घरातच मी करत- नाही तर, त्याला म्हणजे कधीतरी असं- अ.. शनिवारच तेन म्हणजे डब्याला घेऊन जायला. कारण, शनिवारचं कसं म्हणजे एकपर्यंत शाळा असते ना.
हा, हा, हा, हा थोडी शाळा असते. हम्.
मग त्यावेळी त्याला कस फ्रेंच प्राईज करून देतोय.
हा, हा.
मग तेला कस, आता बटाट्या- आपल्या बटाटे घ्यायचे मोठे, मोठे जरा बटाटे घ्यायचे, छोटे घ्यायचे नाही. अ. मोठे घ्यायचा बटाटा तो स्वच्छ म्हणजे धुऊन घ्यायचा. आणि त्याची साल तेन काढून घ्यायची आणि त्याला- चौकोनी आकार म्हणजे अ.. करून घ्यायचा म्हणजे- साईडचे जे छोटे, छोटे असतात भाग, ते कापून घ्यायचे. आणि मग ते चौकून केलेलं असतं कनी, त्याच्या बारीक, बारीक मोठ्या स्लाईस- कट करून घ्यायच्या अशा. जरशा अशा चौकणी जाड अशामध्ये आणि मग त्या- एक पाच मिनिट थंड पाण्यात पहिला ठेवायच्या खालीच म्हणजे, आपण ज्या वेळेस- करतो की नाही - त्यासनी पाण्यात जरा ठेवायच्या आणि दुसरीकडे मग एका भांड्यात- पाणी, पाणी घालून हळद आणि मीठ त्याच्यात घालायचं, त्या पाण्यात- आणि ते पाणी उकळवून घ्यायचं पहिला आणि मग- ते बटाटे आपण जे ठेवलेले असतात कनी, ते दोन, दोन ते तीन मिनिटच त्या पाण्यातून म्हणजे- अ उक- शिज- उभवून घ्यायच, शिजवून घ्यायच जरास. ते जास्त शिजत्यात, त्यामुळे जरासच म्हणजे, आपण दोन ते तीन मिनिट- अंदाजे बरोबर लावून दोन ते तीन मिनिटच ठेवायचं त्याच्यात. दोन, तीन मिनिटांने ते काढायचे आणि एक आपल्या सुती काप- कपड्यामध्ये ते अ बटाटे सगळे असं कोरडं करून पुसून घ्यायचं.
हा, हा.
मग- दुसऱ्या एका ताटात आपण ते बटाटे घेऊन त्याला कॉर्न- फ्लेवर एक, दोन चमचा बास होतय. आपण म्हणजे बटाटे एक जर घेतला असला तर, मग दोन चमचे पर्यंत कॉर्न फ्लोअर- छोट्या आपल्या चम- तसं ना. ते दोन चमचे घ्यायचे. कॉर्नर फ्लोअर आणि ते टाकून घ्यायचं त्याच्यात. आणि मग तळून घ्यायचं ते. मग तळताना पण काय करायचं आपण. दोन बॅश, म्हणजे दोन वेळा तळायचं ते. एकदा- एकदा तळून काढायचं. एक पाच मिनिट गार होऊ द्यायचं. आणि पुन्हा तळायचं. मग हेन काय होते, म्हणजे जरा ते वरून असं क्रिस्पी होतात. आणि आत न असे मऊ लागतात. कारण, आपण शिजवून ण घेतलेले असतात ना बटाटे. मग त्यामूळं, ते मग त्यांच्यासोबत आपण सॉस किंवा मेओनीज. असं म्हणजे त्यांना देऊ शक मग ते पण त्यांना आवडतय. म्हणजे छान लागतेत ते.
हा, हा. म्हणजे ते आपण जे, बटाटे स्टोअर करून ठेवू शकतो का? म्हणजे नंतर
ठेवू शकतो की. हो, करू शकतो. हो, करू शकतो की.
म्हणज फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे. आणि ज्या वेळेला लागतात. त्यावेळी तळून दिले, तर चालतात.
तळून घ्यायचं. हो, हो. दोन- तीन देव आपण म्हणजे अ हे करू शकतोय. ते स्टोअर करू शकतोय.
हा, हा, हा.
तसच मीनी केक पण आपण म्हणजे, कर - करायला येतात. मिनि के अ मिनी केक मध्ये कसं अ हे काय, बिस्किट आपल्या म्हणजे, मुलांच्या आवडीचं आता असतेतच. म्हणजे चॉकलेट ज्या ते चॉको चिप्स असतात. म्हणजे अ आपले ओरियओ किंवा बर्बण. परत ह्याचे पण बिस्कि किट असतात बघ. अ चॉ ड डार्क फिंटसी नाही. ते बरबण असे कोणकोणते तर आहेत बिस्किट. ते बिस्किट घ्यायचेत. एक हा एक पाकी, एक पुडा घ्यायचा तो. आणि अ मग त्यात एक अ एक कप दूध घालायचं. आणि त्याची पेस्ट करून घ्यायची. आपण जसं रवा, केकला बॅटर करतोय ना तशी. आणि एक आपेपात्रात. मग आपेपात्र गरम करून घ्यायचं आणि तेआप्पे पण बेटर जे केलेला असतय ते आप्पे पात्रात, तेल लावून आप्पे पात्राला जरा अ तर असं बेटर टाकायचं. आणि एक कॅडबरीचं म्हणजे, आपण त्यांना आता आवडत त्या डेअरी मिल्क, तेन असं आवडतात. मग त्या डेअरी मिल्क चा एक तुकडा घ्यायचा. आणि तो त्या ह्याच्यात टाकायचा. म्हणजे त्या बॅटरमध्ये आणि भरून जरा आणि बॅटर टाकायच. आणि एक पाच मिनिट ते शिजवून, परत पलटी करून जरासं आणि शिजवून घ्यायचा. मग ते पण मिनी केेक्स होतात. मग म्हणजे वरुण कसं पणजे आणि आतन ते, क्री चॉकलेट पण त्यांना म्हणजे लाग ते ना. त्यामुळे ते पण म्हणजे, संप, हा ते पण त्यांना आवडते.
चॉकलेट कस आता, चॉकलेटचं नाव काढले तरी, पण आता खायला तयार होत तील ती.
खायला तयार होतात. म हा मग त्या त्यामुळं त्यांचं म्हणजे पोट पण भरतय. अशा म्हणजे गोष्ट. फक्त नसतं बिस्किट कोरडं बस् किट न ते असं म्हणजे ते, जास्त खायला बघत नाहीत. मग असं आपण हा करून दिलं तर ते खाऊ शकतात.
हा हा. होय बरोबर आहे की.
तसच मग रवा मिनी डोसा पण करायचा. मग आपण आता म्हणजे रवा रवा डोसा म्हणजे करतोयच माहितच आहे आपल्याला. अ रवा. घेऊन. हा. दही वगैरे घालून ते बेटर सगळं ते करून घ्यायचं. आणि आपण डोस करतो. तो मोठ्या मोठे पण ते कसं म्हणजे छोटे छोटे असे तुरलिसाच्या टाईप प्रमाणे ते तेवढे तेवढेच टाका हे करायचे अ. अ तव्यावर पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावर म्हणजे आपल्या भाज्या असतात. जसं. की कोबीच, कांदा परत गजर, शिमला मिरची. आप म्हणजे हे मुलं कस खा खातच नाहीत. आपण भाजी वगैरे करून दिली तर, मग हे काय करायचं ते. त्याच्यावर थोडं थोडं अस त्या रव्या आप्या ह डोस्यांवर त्यानी असं थोडं थोडं टाकायचं म्हणजे सगळ्या भाज्याना आणि वरून असं थोडस काळमिरी पावडर. अ परत जर त्यांना चीज जर आवडत असेल तर चीज. म असं हे तूप वरून लावून असं पलटून ते दिलं तर म्हणजे ते कलरफुल पण दिसतय आणि त्यांना खायला पण म्हणजे टेस्टी लागते.
होय होय बरोबर आहे की.
आपण करू शकतोय. म्हणजे जेणेकरून त्यांच्या पोट म्हणजे भाज्या पण जात्यात सगळ्या. आणि ते म्हणजे सगळं त्यांना हा. पोट भरून खायला पण मिळत.
हम म्हणजे भाज्यांचं नाव काढलं की मुलं तोंड वाकडीच करतात.
वाकडीच करतात होय बघत नाही तसच पालक. ते पण करू शकतोय. आपण. हा.
हा हा.
ते पण पालक शिजवून थोडा घ्यायचा. एक पाच दहा मिनटात. पालक काय म्हणजे लई वेळ लागत नाही. झटपट आपल्याला पण सकाळच्या हा. शिजवून जाते पाच मिनिटात पण शिजलेला असते पालक आपल्याला पण. सकाळचं कस गडबड असत्या सगळे म्हणजे. अ घरातलं काम त्यांच शाळेचं सगळं आवरायचं मग त्यांना काहीतरी. त्यात आणि काहीतरी नवीन पाहिजे असत खायला. मग हे असं झटपट पण होणाऱ्या म्हणजे रेसिपी आहेत. आणि त्यांचे पौष्टिक पण आहेत जेणेकरून त्यांच्या. भा म्हणजे प्रोटीन सगळं त्यांना जे जीवनसत्व म्हणजे पाहिजे. ते पण त्यांना मिळू शकते ह्या अशा रेसिपीमधून.
हो हो. नाही छान सांगित तुम्ही रेसिप. मी पण बघेन त्यातलं काहीतरी म्हणजे करून. ते छान फ्रेंच फ्राईज. म्हणा किंवा आता तु्ही सांगितलं ते मिनी केक्स मिनी केेक्स पण मी. हा दिन मुलीला माझा करून खायला.
आणि एक आहे पनीर टाकूज म्हणून.
हा हा.
म्हणजे आपण काय पनीर टाकून नाही करायच. अ पनीर अस असतय. ते थोडस म्हणजे असं हे करून घ्यायचं. हम. अ बारीक करून अस म्ह चिरून बून घ्यायचं. आणि त्याच्यात आपल्या ज्या भाज्या म्हणजे आपल्याला जर घालायच्या असतील. गाजर अ किंवा कोबीज किंवा शिमला मिरची ते घालून असे जरा एक दोन तीन मिनिट हे करुन घ्यायचे म्हणजे अ पॅन वर अशे गरम करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून त्याचा कच कचवटपणा जाईल. आणि चपातीचा प्लम कणिग असत्या त्याच्यात छोट्या-छोट्या चपाती करून घ्यायच्या. आणि म त तव्यावर एक साइड भाजायची. मग दुसऱ्या साईडला भाजायला टाकलं की त्या अर्ध्या साईड वर फक्त टोमॅटो सॉस अ परत त आपली हेच. सॉस आपले लावून ते पनीरची भाजी त्याच्यावर टाकून अ जरासं चिज तेन टाकून ते पल म्हणजे हे करायचं झाकून घ्यायचं. आणि ते दोन्हीकडून परत आणि जरासं क्रिस्पी असं भाजून घ्यायचं. म्हणजे ते पण खातात ते.
हा हा.
म बघा तुम्ही पण.
हो हो नाही चांगली म्हणजे चांगलं सांगितला तुम्ही करून बघेन मी नक्की.
हा हा चालतय ठेवू.
हां हां.